नमस्कार ताई
हम् काय चालू
काही नाही कशा आहात तुम्ही कशा आहात तुम्ही हम्म मी पण आवरली का काम
नाही चालू आहेत थोडे थोडे
हम्म काय म्हणते मग मुलांची शाळा झाली का चालू
नाही माझी मुलगी एकच आहे मला ती अडीच वर्षाचीच आहे
हो का अच्छा अच्छा
नाही अजून पुढच्या वर्षी ह
हो का मग तुम्हाला कुठल्या बोर्डात टाकायला आवडेल
हमम
शलाजी शिक्षण पद्धत तिला तिला कुठल्या बोर्डामध्ये टाकायला आवडेल तुम्हाला
अ सीबीएसई चालू आहे ना आता
हा हा हा हा
त्याच्या हे आ ना सीबीएसई स्कूल जास्त झाले ना
हो ते तर आहेच पण मग आपण ठरवायचंय ना आपल्याला कुठल्या बोर्डाला मुलं टाकायची
हा नाही सीबीएसईलाच टाकायचं
हो का हम्म हम् हम्म हो गेलेत ना,
हम
हम्म कशी वाटते तुम्हाला तुम्हाला, आज आजकालची जी शिक्षण पण, पद्धती आहे ती शिक्षण पद्धती
हॅलो हॅलो, हॅलो
जरा जरा रेंज मध्ये या ना तुम्ही आवाज नाही येत. हा जरा रेंज मध्ये या.
ते आबाळा चा थोडा पोर्ब्लेम आहे ना ते येत नसेल,
हो का हो का हम्म हम्म हम्म, मग तुम्हाला शिक्षण शिक्षणाबद्दल काय वाटतं?
शिक्षणाबद्दल काय सांगायच नुसतं कॉम, पिटेशन वाढलं!
मग आजकालच्या जर मुलांनी शिक्षणाबद्दल विचारलं किंवा शिक्षणाचं महत्त्व जर विचारत. तुम् काय सांगाल म्हणजे श्षणा मह सपोज तुमच्या मुली न विचार मम्मी मी शळेत का जाऊ? म्हणजे तिला तुम्ही अस काय म्हह पटून द्याल की जेणेकरून तिला, त्या गोष्टीची आवड लागेल. किंवा असं काय तिला कशा पद्धतीने समजून सांगाल?
आता काय सगळं शिक्षणावर डिपेंड आहे. ना सगळं शिक्षणामुळेच ना आपण जे काय, करू ते शिक्षणामुळे
हो ते तर आहेच बघा हाच प्रश्न मला माझ्या, हा बघा माझ्या मुलीने हा प्रश्न मला विचारला होता. ज्या वेळेला अगोदर मी तिला नवीन, नवीन प्ले ग्रुपला टाकलं त्यावेेळे ती लहान होती. तिला असं वाटायचं मम्मा मला खेळण्यासाठी पाठवत. ते मग ती जायची, पण नंतर जर मोठी मोठी झाल्यानंतर. तिने मला विचारलं आई? तु मला रोज ह्याच ठिकाणी का पाठवते ग?
हा, हॅलो,
अ ए आणि लहान मुलांच हट्ट असत, तरी तो पण, असती बरोबर आणि त्या कोऱ्या पाठीमध्ये आपण जी माहिती भरू, ती अगदी परफेक्ट, आणि प्रॉपरली म्हणजे एकदम अ.. बरोबर भरल्या जाते जर आपण दिली तर, आपण चुकीचे दिले तर ते चुकीचच घेणार आणि आप पण बरोबर दिली तर बरोबर दे जस म्हणजे एखाद्या कमप्युटरला आपण कमेंट देतो. की कमेंट त्याला चुकीची की बरोबर हे माहीत नसतं. पण आपण दिली की तो ती ऍक्सेप्ट करतो. अगदी तसच, मग मी माझ्या मुलीला शिक्षण म्हणजे काय आधी हे सांगितलं.
हा,
शिक्ष. शिक्षण हे आपण ज्यावेळेला घेतो म्हणजे तिला, मी तिच्या भाषेत सांगितलं. म्हणजे आपण तिथे जाऊन आपल्या जीवनाचं महत्त्व म्हणजे आपण अ पुढे तुला काय व्हायचंय, किंवा तू काय होणार, आहे किंवा तुला काय होण्याची आवड राहील ही तुला तुझ्या, शिक्षिका किंवा टीचर शिकवतील. आणि मग मी तिला सांगितलं शिक् शण हा माणचा तिसरा डोळा आहे. म्हणजे आपण जसं आपल्या ह्या डोळ्या नि जग बघतो तसं शिक्षण घेतल्यावर माणूस त्या पद्धतीने,
हम्म
म्हणजे तिला, वाचाय येईल, हे सांगण्यासाठी मी तिला छोटं उदाहरण, असं दिलं की शिक्षण हा माणसाचा, तिसरा डोळा आहे आणि त्यावरती जरा थांबली पण जरा जशी जशी ती पुढे जायला लागली तस तस तिला ते कुतूहल वा वाटाय लागलं म्हणून ती त्या पद्ती मला वि चारायची की अजून काय असत ग आई या मध्ये मग मी तिला सांगित लं व्यक्ती समाज आणि राष् ट्र विकास करा. करण्याची जी पद्धत आहे ती शिक्षणाची त्यामध्ये शिक्ष शि शिक्षणाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे
हम्म सख सगळं शिक्षणावर येऊन टेकलं ना आत आताच्या पिढीला सगळं जित.. पुन्हा जास्त हे इंग्लिश स्कूल
हम्म हम्म हो आणि मग त्यानंतर मी तिला शिक्षकाची भूमिका समजवून सांगितली तिला म्हटलं शिक्षक हा
ह
आपल्या जीवनामधला दुसरा गुरु अस तो मग तिने मला कुतुहलाने विचारला आई मग पहिला कोण असतो ग म्हटलं बाळा आई हा पहिला गुरु असतो कारण तिने जन्म दिलेला असतो आणि पुढे तुला जन्म दिल्यापासून तुला शाळेत जाऊपर्यंत जे आई नि शिकवलं त्यासाठी आई हा पहिला गुरु आणि शिक्षक हा दुसरा गुरु. पण शिक्षक हा समाजाचा शिल्प कार कारण तो जशी मुलं घडवतो तशी पुढची पिढी घडते आपली. म्हणून शिक्षक हा समाजा चा शिल्प आहे तो विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतो मूल्य शिक्षण शिकवतो म्हणजे जीवनाचे महत्त्व मूल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच म्हणजे पुढची पिढी आत आत्मविश्वासाने जीवन कस जगेल समाधानकारक हे शिक्षणा हे शिकण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
अस ह्या पद्धतीने मी तिला शिकवलं. आणि माणूस घडवण्याचे माध्यम हे शिक्षण आहे हम्म हम्म. शिक्षण मुळे व्यक्तीचा समाजाचा आणि देशाचा सर्वांगिणी विकास होतो म्हणून प्रत्येक शिक्षण हे सर्वोच्च म्हणजे प्रत्येक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजेल असं मला वाटतं. तुम्ही काय शिक्षणाबद्दल सांगू शकता.
मी काय माझं तर डिफॉर्म झालेलाय आहे.
हो का तुमचे विचार काय आहे हा हा हम्म हम्म.
जे काय आहे आत्ताच्या काळात ते शिक्षणच
हो हो बरोबर आणि प्रा
हा
पद्धती अ जुन्या म्हणजे आपल्या ही अगोदरची तर ती पद्धती कशी होती गुरुकुल पद्धती हो ती गुरु शिष्य परंपरा होती त्यामध्ये नैतिक मूल्य होते शिस् त होती आणि संस्कार होते असं त्या काळात शिक्षणाचे ह् त्या काळात शिक्षणाचे फायदे आणि मर्यादा ह्या दोनही होत्या. बरोबर प्राचीन आपण जसं म्हणतो श्रीकृष्ण कुठल्या आश्रमात शिकले किंवा त्यांचे गुरु कोण सांदीपनी गुरु किंवा प्रभू रामचंद्रांचे गुरु कोण वशिष्ट मुनी म्हणजे ही त्या काळामध्ये गुरु कुलाची पद्धत होती. आणि त्या त्या पद्धतीमध्ये ते शिकले म्हणजे तिथून गुरु शिष्य परंपरा ती आपल्याला कळाली.
हा
असो आणि त्या अ अ म्हणजे तिथूनच संस्कार मर्यादा ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आणि त्या गुरुकुल पद्धती मधून आपल्याला शिस् त नियम ह्या गोष्टी कळाल्या.
हा पहिल्या शिक्षणाच्या न आत्ताच्या शिक्षणात खूप फरक आहे पण ताई.
हो हो.
हा नुसतं कॉम्पिटिशन वाढलं आत्ताच्या शिक्षणामध्ये.
हो हो हो अगदी अगदी अ बघा ना बोर्डामध्ये पण किती कॉम्पटिशन झालं आता तुम्हीच बोलताना काय बोलला मला मुलगी सी बी एस सी ला टाकायची आपण कुठल्या शिक्षण आपण कुठल्या शिक्षण पद्धती शिकलो स्टेट बोर्ड ठीक आहे ती प पद्धत काही वावगी नाहीेए सीबीएसी पण पण ह्याच तुम्ही सीबीएसईत टाकलं अजून जरा ज्यांची अ जरा जे जरा जास्त पद्ध जीवशैली जरा जास् त चांगलं निवडता म्हणजे हे बघा ना इतकं म्हणजे अ शिक्षण हा नुसता आता आजच्या युगामध्ये आ बाजार झाल्यासारखं वाटतो अस
कमी वाटते मग आपल्याला येत नाही याला येते असं होते ना मग कॉम्पिटिशन वाढल्यामुळे लहान लहान मुलांना पण आपल्या कमी कमी पण वाटते या आपल्याला कसं काही मास् पडले
हम्म हम्म आणि शिक्षणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फ सुंदर विचार होते त्यांनी किती छान सांगितले बघा श्षण हे वा दध आहे जो पल तो गुरुरल्याशिवाय राहणार नाही खरच शिक्षण महत्व त्यांनी पण किती सुंदर सांगितलेलं आहे आणि विद्या हीच खरी सं हे त्यांनी सांगितले आणि शिक्षणाशिवाय प्रगती अशक बघा शिक्षण असेल तरच प्रगती आहे हो घरातील एक व्यक्ती श शिक्षित असली तर एक व्यक्ती घडते पण एक
हा
हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे म्हणून प्रत्येकाने शिक्षण घ्यावे शिक्षणाचा प्रसार ज ज्योत स तेव ठेवा म्ह श शिक्षण हा ज्ञानाची ज्योत आहे इतकं छान त्यांनी आणि इतकं सुंदर सांगितलेलं एक आवडतं मला त्यांचं
हा सगळं शिक्षणावर येऊन टेकलं ना सगळं पण कुठे पण जा
हो कुठे दशिक श्षणाच महव त्यांनी ते सांगितलं ना क शिक्षण ह तिसरा डोळा आहे शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे हम्म किती सुंदर सग त्यातूनच आपण सगळ्या गोष्टी शिकतो अस त्यातले त्यात मुलीन मुलींचा पण मुलींच प महिलांचा सक्षमी समाजातील बदल हे फक्त आपण शिक्षणातूनच घडवू शकतो ठीक आहे बल्याबद्दल तुमच्याशी खूप खूप छान वाट
हा तुमच्याशी खूप छान बोललाय मॅम तुम्ही हा चाल